हॅलो.
बोला की काय करायलाय? हॅलो?
काय नाही, हा बोल.
काय करालाय?
काय नाही, हो.
जेवण वैगरे.
म्हजे जेवण मम्मी बनवत्या हम्म हम्म हम्म. तुझं जेवण?
त आमच्यात ते आणि हे दादा गेला बाहेर. दिदीला सोडायला गेलाय, दादा काय तिकडून जेऊन येणार आहे.
दादा जेवायले, अ दादा सोडायले गेलाय वय.
हा दादा गेलाय सोडायला.
का मिस्टर आलीत तेचे?
तिचे मिस्टर येऊन सोडून गेलते ना, तेंच्या आमच्यात कसं आहे माहितीय काय? त्यांनी सोडून गेलेत की आम्ही, आ ह ह, हा न्यायला असं. हा ते तसच आहे.
हह तू काय, तस ठेऊ नकोस काय.
नाही बा म मी माझ्या नवऱ्यालाच सांगणार बघा, सोडायचं पण तूच आणायच पाहिजेल असल
नाही तर तुझी गाडी आहे, नाही त तुझी, नाही नाही त तुझी गाडी आहे की
आणि माझी गाडी नाही, मी गाडी पण नाही. नाही ह्याला तू पे.
मग तुझी गाडी घेऊन जाणार नाहीस तु?
करणार की लई सोड वेडायला, सोलाला पण तोच यचं न्यायला पण सुय पाजेला, असली बायको ये नाही तर राहून दे मी राहतो इथच.
मग तुझी गाडी घेऊन जाणार नाहीस व्हय तू?
नाही मी माझी गाडी इथच ठेऊन जाणार आहे.
सांगायच नाही तू स्वः घेतलाय दादाने घेऊन दिलाय म्हणायच पप्पाने घेऊन दिल
हम्म, हम्म हम्म. तसही असलं तरी काय झालं? मी जरी घेतलोय म्हणलो तरी पण मी इथेच ठेऊन जाणार हाय. नई कारण की मी इथं बाबाच्याच असस्तानी घेतल्या थोडी ना मी त्याच्या घरला गेल्यावर घेतल्या.
होय.
हं मग मी बाबालाचं ठेवणार की. मी त्याला कस अस तर बायकोला नवीन. आणि होय मी काय घेऊन जाणार नाहीत हितन काय. सगळं त्यांना घ्यायचं नवीन नवीन.
होय बरोबर आहे की. सोनं पण घ्याय
बायकोला होय बायकोला पाहिजेला असल तर घेतील की नवीन नवीन सगळं.
होय ना हा आणि असं सांगायचं लग्नात आमच्याकडनं सोन्याची अपेक्षा पण करायची नाही.
होय करायचं नाही काय पाहिजे ते तुम्ही घाला.
होय आणि तू काय तुम्ही आमच्याकडे काय अपेक्षा करायची नाही आणि तुला घालायचं असं तर घाल मिळत राहू दे, मला काय अपेक्षाच नाही म्हणायचं.
होय हम्म. तस का म्हणतात?
आ-आबा तुला तुझ्या बायकोला घालू वाटलं ग
ते आम्ही सगळे एकदम करतो म्हणून पहिलेपासून मला असंच म्हणतात.
काय?
ते एकदम करतो, एकदम करतो असं म्हणत्यात. म्हणजे लग्नातच ओ म्हणजे आता कायतर चहा वगैरे असं काय तर म्हणलो कनई असं मला पहिल्यापासून असंच म्हणत्यात, तुला सगळं एकदम द्यायचं आहे. दम द्यायचं म्हण, हा.
सगळी तशीच
मी घरातलेच ना मी घरातलेच मी पण तेच म्हणते, मी मी काय घेणार नाहीय सोडा खरं सांगाय लागलोय. मी म्हणते तरी पण कधी तर कधी. सगळं एकदम सांगितलंयसा, सगळं एकदम घेऊन जाणार म्हण हम्म.
हं हं हं हं, अ म म तुमच्या दीदी पण मग दंगा करत्या, मग तिला तेवढं घातलंय मला तेवढं पाहिजे.
ते आ दीदी? आली की बाबाला सोडत नाही ती.
असं नाही करावं ती ती जॉब करत नाहीे ना, म्हणून ती आई बाबांच्याकडेच मागणार.
मिस्टरांचा बड्डे
हा. असं बरं चांगलं नाही वाटत.
केहा.
कस करायचं? कस करायचं? मिस्टरांचीच पैसे जा प मिस्टरांचेच पैसे साठवून ठेवायचे आणि त्यांना त्याचंच गिफ्ट द्यायचं ग.
आ हा अजिबात एक रुपया बी, हिकडन घेऊन जाते खरं तिकडन एक रुपया घेऊन येत नाही मी.
आ मग आमच्या आत्याची आत्याची मुलगी पण तशीच आहे, नवरा पैसे दिला तरी पण नाही म्हणून सांगते ती. पैसे दिला, हिकडं सुट्टीला आली कणी ती. वर्षातन एकदा येत्या वर्षात ना एकदा येत्या काय, नवरा तरी तिथं तिला पाच सहा हजार रुपये खर्च. मला काय अहा एक रुपये नाही रिचार्ज पण इतनच. आमच्या पाट लागत्या, माझ्या पाठ लागत्या, माझ्या भाऊच्या पाठ लागत्या.
पण आता मोबाईल घेन पहिल्यांदा घेतलेला मोबाईल तो पण आम्हीच घेतला आता परत. तो खराब झाला म्हणून आता दुसऱ्याना नवीन फोन घेवून पण दिलाय, आणि रिचार्ज. महिन्याला आम्हीचं मारतोय.
आम्हा तेच की, मग आमचं पण कस ती. आणि ती आली कणी, तिच्या मुलांना हं हजार दोन हजारची कप कपडे पाच दहा हजार रुपयेच कपडे, आधी ते वीस तीस हजार रुपयेला हे करून जाते ती.
हम्म. म ते हेचं पण तसंच आहे, की आम्हीच पण आधी मधी आणि मी. पोरगी ला म्हणा पोरग्याला, पोरग्याला येवढ जास्तं घेत नाही खरं पोरगीला सारख घेतोय मी तर.
होय. पोरीसनी कसं चांगलं दिसलं, फ्रॉक तर घ्यायचं.
हा आणि मला सवय असं कधी, आम्ही पहिला असं एकत्र असताना येवढं हे नव्हत ओ.
हम्म.
अ जॉईंट फॅमिली होती ना त्यामुळं मग काय एकदा घेतलं की कधी तरच की, असं दिवाळीला. हिला वगैरे असंच की, आम्ही एकदम सात जण होतो ना घेत. घेतल तर सात जणांना घ्यायला, लागत होतं सगळं. त्यामुळं आणि आता त्यामुळे आम्हाला कसं. तेवढं काय घ्यायची सवय नाही, मग आम्हाला. दिलं नाही त्यामुळं मी म्हणतोय आता, आम्ही कमवतोय तर कणी. घ्यायचं, त्यामुळे मी तिला थोडं. काय काय म्हण आणि मुलींच कस आहे, एकदा आणि एकदा मुलींना सारखं भरपूर कपडे लागते.
होय. आणि मुलींना काही, मुलींना कितीही कमीच. पडते मुलींना. आता कपडे घेतलं बांगडी पाहिजे, घड्याळ हो हे मेकअप पाहिजे हे. पाहिजे ते पाहिजे.
आणि तिला तिला तर लै हौस आहे, म्हणजे असं मेकअप करायचं हे करायचं बारकीच आहे अजून. खर लै हौस आहे. सगळं मला हे लाव मला ते लाव, अशी करत्या तिला लै हौस आहे सगळ्या गोष्टी.
हां हां.. मग तेच की आता तू, कमवतीस मग तु घेतीस गं.
हां होय मी घेते बाई सारखं तीला, मला आवडलं म्हणलं की मी येतोय. परवा बड्डेला पण, दोन ड्रेस मला आवडलेले घेतलो मी. असं मी म्हणतंय आता शाळेला चालल्या. बॅग घेतले डबा घेतले, अ कंपास सगळं सगळं. सगळं घेऊन दिलोय मी तिला.
होय.
होय. त्याला नाही काय मी त्याला, जन्मल्यापासून कायच घेतलो नाही अजून. ते आमचे दिदी सारखं दंगा करत्या निस आता पोरगी म्हणतीस, पोरग्याला माझ्या काही घेत नाहीसं.
आं.. एकट्यायला तर घेतोय म्हणायचं की.
हो मग तिला तेच म्हणते. त्यांची शेतीच आहे भरपूर, पहिला कामाला होते का एमआयडी. तिन दे.
हम्म.
बंद केलेत मा आता.
हम्म हम किती आहे असे?
शेती ते सोळा एकर आहे, मग ते सगळं त्यांनी घरानाच करतात ना. हम्म. होय आणि सगळं घराने करतात त्यामुळं. हम्म, घरीच की शे होय, शेतात त्यांचं, शेत घर हे सगळं चालूच ये. म्हणजेसारखच येतो नाही काय म्हणजे जास्त हे.
जॉईंट फॅमिली आहे काय.
जॉईंट फॅमिली होय.
हम्म हम्म हम्.
शेतीतनी स सासू आहे, सासरा आहे दीर आहे जा हो आहे सगळे आहेत आणि कसं सगळी मारकळ आहेत त्यांच्या खा. खात, कोणी हे नाही आहे. ह्या दोघी जावा जावा चं, तेवढ्या बिनामाळरी येत.
हम्म.
नाही तर सगळी मार्क आहेत त्यांच्या घरा.
होय.
हम्म थांबला ने वाटतं? मग काय म्हणे?
आणि अ
हाय.
तू जातीस की, नाही दिदीकडे कधी.
जात कधीतर असच की.
हम्म हम.
रेग्युलर तर, राहायला वगैरे कधी नाही.
ह दिदीला गाडी शिकवलंस का नाही?
आ.
दिदीला गाडी शिकवल्यास का नाहीच म्हणली.
शुकोले मारत्याय येऐत्या मारत्या.
येते येतंय, काय परफेक्ट.
जाता के? परफेक्ट लांब असं कुठ नाही प्लेटचं बाहेर कुठं जातं.
ह हम् हम, असं रोड वर तेन, कुठे घेऊन जात नाही.
हा म्हणजे आमच्या इथलं तिथले तर गावातल्या गावात असं मारते.
हम् मग आता थोड्या दिवसात ना म्हण मला गाडी घेऊन द्या.
हम्म ते तिकडं तिकडं काय नाही आता झालं की बस.
हम्म हं हं अय दिदी मोठीे काय जाऊ मोठे आहे तिथे.
जाऊ मोट आहे लहान. ह बिकडे गेलाय. मग आणि काय काहीण पाणे मनतो. आता आमोशा आले ना, जरा नारळ काढायचे बाजार आहे उद्या.
हा हां तुमचं नारळाच झाड आहे होय.
आहे शेतात घराकडेच.
मग काढून आणलाय का काय?
हा.. नाही घरीच की काढते. अ म्हणजे शेतात झाडाची काढून आणल्या. मग ते आता, सोला हां.. ते सोलायच.
हम्म हम.
हम्म.
चालेल मम्मीला मदत कर, नसता फोन घेऊन बसू नकोस.
होय ते आता काढायला दोन्ही अंडी, मम्मी आमची मारायला मी या करायलाच ते निघे ना झाले. अं.
का बोलूया उद्या मग.
हा चालेल बाय.